हॅलो!
हॅलो!
हॅलो! हां बोला कि.
हा यालाय का आवाज?
हा याय लागलाय जेवला काय?
हा जेवण झालंय बघा तुमचं?
म जेवण झालं.
हा हा हा हा.
आणि काय मग काय केलं त जेवायला आज?
काय जेवायला वय आज पोकळ्याची भाजी केलेली शेवगी आमटी.
आज बाजार होता आमच्या इतला. ताजं ताज आज सगळं हम्म. पालीभाज्या आज भरपूर पालेभाज्या होत्या बाजारात आज. पाणी वाढल्यात आणि महाग होते सगळं. पुढच्या आठवड्यात होय पाणी आ थोडं आणि थोडं वाढलं की परत वाढत मंदिरात पाणी येते परवा आले
होय हा हा हा हा.
पाऊस आताय दोन दिवसात पण भरपूर लागलाय पाऊस.
होय आणि आठ दिवस आहे म्हण असाच पाऊस काल तर कसला पडायलता.
ते ते म्हातार पाऊस असते ते ते तर जास्तच असतय वाटत.
होय तो लय असतय पाऊस.
ज्या आणि उशीरपर्यंत असते पाऊस पुढच म्हणजे गणपती गौरीच हे होऊपर्यंत असतय.
होय होय आता पंचमी पर्यंत काय सांग
नाही नाही पंचमी पर्यंत असतोयच पाऊस पण पूर काय होत येतय का काय आता एकदा होउन जातय तरी यावेळेस नाही एवढा सोड पाऊस जुन संप ल्यावर पण पाऊस लागलाच नाही अजून.
नाही ते अधिक अधिक महिन्यामुळ पुढ गेलत व. अधिक महिना असला की नाही पाऊस पुढं जातंय. अधिक महिना असला पाऊस कमी असते त्या वर्षी पाऊस.
ना.
आता गेल्या - गेल्या वेळेस अधिक महिना आलत बघा. तर अधिक महिना तर श्रावणात चालता. आणि त्यावेळेला दुष्काळच पडल्यासारखं झालेलं पिकं. तीन वर्षाच्या पाठीमाग.
कुठं तरी त्यावेेळेस अजून - अजून लागला नव्हता. आणि आता लागलाय तर आता परवा कसं पाऊस परवापासनं चालू झाला एकसारखा पाऊस. नाही बा लई. होय आणि बाहेर पण पडायचं काय बाहेरच पडू वाटे ना घरात.
होय घरातून बाहेर पडू वाटतं नाही कुठं जाऊ वाटतं नाही.
आम्ही तर एक एक फेर झाला तुमच्या दवाखान्यात. दवाखान्याच एक- एक फेर झालात माझा एकदा नंबर झालाय मिस्टरांचा झालंय पोरग्याच एकदा झालंय. आता आणि परत आणि परत आता पावसाळा संप - प तेईपर्यंत आणने फेर होतात.
हम्म, होय मग काय तर म्हणून तर मी ते पोरींना ते तुपाच घरात विक्स करून ठेवते ते. पोरी आजारचं पडाला नकोत.
अ त्यात काय काय घालता ओवा तन घालता का?
होय ओवा लसुणाच्या पाकळ्या आणि भिमसेनी काप. कापुर.
ते सगळं त ते सगळं तुपात हे करायचं काय?
होय तुपात कडवून घेते ते. आणि एक तासभरच एक तास हा. एक तास पण नाही अर्ध्या तासच फ्रीज मध्ये ठेवते फ्रीजरला आणि परत मग बाहेर डबे. ठेवले असते ते रोज रात्री झोपताना लावते आणि शाळेला जातं. पण लावून जात नाहीत कारण त्या तो वास ते नेले. ते लसूण आणि भिमसेनी कापराचा लय वास येतोयं. खरं पण कधी पण भीमसेनी कापूर जरा त अंगाला रांगाला लावत त्याच्यामुळे तुम्ही डास बिसे जवळ येत नाहीत. ह्या दिवसात कसं डासस बिस चावून पोराना आजार.
होय- होय -होय आणि डेंग्यूची साथ पण आहेेत.
हा तेच की. आपण घरात कसं म्हणजे व्यवस्थित असते तसं शाळेत वेळेत काय स्वच्छता हे ते असते व. बरं स्वच्छता जरी असली तरी डासही येणारचं. बारीचं वातावरण म्हणलंवर हम्म.
बगित हो ोडा युट्यूब ला
हम्म, मी ते गेल्या वर्ष पण वापरत होत पोरी ना. आणि ह्या वर्षी तर मी पहिल्यापासून गेल्या वर्षी जर आम्हाला नंतर समजलेल ते मला मैत्रिणीं सांगितलं. मला खर या वर्षी स्टार्टिंग पासूनच लावले त्यामुळं. ते एकदा छाती भरली की परत काय सुधरत नाही बा.
नाही आम. आणि आम्ही पण तसचं केलत आम्ही आता वाफ देऊन आल्यात तीन चार दिवस आता वाफ देऊन आल्यात. आत्ता जरासं छाती मुलग्याची, पण माझ्या हेच आहे, रिकामीे नाही तर आता असं, पाऊस आला, जरा भिजलं म्हटलं की असं एकदम छाती भरतीया आणि श्वासच घ्याला येत ना मी एवढासा सर्दी
होय, म्हणूनच ते लावूनच झोपवायचं जरा असं तळपायाला पण घासायचं ते. आणि तळपायाला घासला की नाही, सॉक्स घालायचं आणि झोपवायचं. दुसऱ्या दिवशी तुम्हीच म्हणताल, केवढ्यात छाती हलकी झालीया म्हणून.
ते बघितले, सोडा. मी युट्युब वर हं, बघितले. युट्युबर खरं आम्ही काय आता अजून आम्ही-आम्ही काय बामच वापरतो आणि त्याला काय अजून बेबी रबचं वापरतो.
हा.
हे होममेड पण चांगलं आहे, तेच की होममेड पण चांगलं आहे.
हा, पण त्याचा काय एवढा फरक मला वाटला नाही. हे कसं लगेच झटपटच गरम पडल्यासारखं झालं मला, म्हणून मी तेच वापर
मी पण वापरतोय नाही, त्याच एवढं इफेक्टच होत नाही. तेच, वासच नाही आहे मेन म्हणजे काय, वासच नाही आणि
काय-काय, जरा ऊगचं स्मेल येतंय झालं आपलं, म्हणजे आप आपलं साजिक सारखं पण हार्ड असतं ते, सॉफ्ट हम्म. पोरांना म्ह, कर होय तेच कि की, काळजी लई कराय लागतिया. जेवढं करंल, तेवढं आणि कमीच असतंय.
हम्म.
सारखं-सारखं पण त्या औषधांच्या मारांच्या मुळ आता आपल्याला काय वाटत नाही, मोठं मोठेपणी त्यांना त्रास होणारच आहे हा, तेच कि चांगलं नाही नुस औषध गोळ्या पण आणि आता बघा की आपल्या वेळेला असं कप सिरप तेन असलं होतं, आता नुसतं अँटीबायोटिकच देतात. डॉक्टर गेलं की दवाखा
होय-होय, आणि त्याच्या आणि त्याच्याशिवाय कमी पण येत ना
होय, ते आपल्याला-आपल्याला पण सवय झालीया की ते घालूया, म्हणजे लगे‍ तेच बरं वाटतंय आणि पोरांच्या पण शरीराला ती सवय झालीया. ते घेतलं तर औषध, तरच त्यांना बरं वाटतंय. ते त्याच्यापेक्षा आ म्हणूनच ते सवय लावायचं नाही. जेवढं होतंय, तेवढं घरगुती उपाय करत राहायचं.
आम्ही तर काढा करून पितोय मग म लई चाललं.
होय मग काय तर आमच्या पोरी पित नाहीत काढा. करीत बसत्यात, त्याला बघूनच.
पीत नाहीत खरं, तसचं घालतो. दोन-तीन चमचे घालतोच. जास्त हळद, लवंग, आलं तेण घातलं क नाही तुळशीच तेन नाना जास्त मग खातात.
हम्म्, होय की! मी पण मध तेण आणून ठेवलंय. मध तेण घालून जरासं एक करते. सतरा प्रकार करायला लागतंय. त्यांच्यासाठीच
एकदा दवाखाना लागला की, लागतेस बघ दवाखाना
आणि बघा की, एकदा दवाखान्यात गेला की तुम्ही हजार रुपयाचे नोट कुठं जातीया, तुम्हाला पण कळत नाही.
होयच की, आता कालच नाही का आम्ही जाऊन आलो मिस्टरासणी बरं नव्हतं म्हणून दीडशे ते दोनशे रुपये नुसत त्यांच हेच झाल्यात. इंजेक्शनच आणि लिहून द्यायचं होय तेवढं लिहून द्यायचं असतय दीडशे शंभर रुपये घेतात म्हणजे काय
होय आणि ते पण तुम्ही त्यांच्या ठराविक वेळेत आलात तरच दीडशे दोनशे रुपये नाहीतर तीनशे साडेतीनशे रुपये आहे त्यांची वेळ संपल्यानंतर आणि लगे लगे पंधरा दिवसात कोण यालय ओ दवाखाण्याला सतरा वेळा तुमच्याकडं आत्ताच हजार रुपये खर्च झाल्यात ह्या विचारान माणूस पुढे चार महिने येत नाही
सरकार दवाखान्यात पण देत्यात सोडा आता व्हायरल असलं कणी सरकारी दवाखान्यात पण गोळी तेण देतात आणि ते गुणकारी असतात उलट आपण जात नाही कणी काय कमी येतय म्हणून खरं ते गुणकारी असतात मला ते शाळेतल्या ह्याच्या मॅडम पण कालच म्हणत होत्या जर दाखवायचं तर सरकारी दवाखान्यात पण दाखवू शकताय औषध एकदम हार्ड पण नाहीे मिडियम मध्ये आणि आपल्याला सूट पण होतात
आणि लगेच कमी येण्यासारखे हायत ते सर्दी खोकला व्हायरल झालं की काय की ते पाच रुपये काय तर घेतात बहुतेक आणि आणि लगे खोकल्यावरच औषध तर घेतल्यावर एक दोन तीन दिवसात खोकला कमीच यायला पाहिजेल चुडस्ती चांगली आहे खोकल्यावर
आमच्या इथं शेजारी इथ आशा आहेत मग त्यांच्याकडनं आम्ही घेऊन गोळ्या वगैरे म्हणजे सर्दी तापावरच्या गोळ्यातेन त्यांनी तसं फ्री मध्येच देतात त्याच पैसे पण घेत नाहीत त्यांनी आणि खरंच त्याचा फरक पडतय म्हणजे बरच वाट टायला लागतय कणकणी जरी असली तरी आपल्याला दुसऱ्या दिवशी जरा तर कावीना फ्रेश वाटायला लागते म चांगलंच आहे नई हे
होय पाच नाही अजून पूर्ण आत्ता लागलय पाच ते सुवर्ण डोसच काय
ते नव्हे ते पीपीटीचा एक डोसा आहे म्हणजे ते पायात देतात खरं त्याच्यान मांडी सुजत्या ते द्यायलाच लागते कंपल्सरी
पाच पूर्ण होय पाच पूर्ण झाल्यावर द्यायला लागतंय ते होय हेच अजून नाही पुढ पुढच्यावर्षी आहे तेच मॅडमना विचारलं काल का परवा मॅडम म्हटल्या नई अजून त्याच पाच पूर्ण झालेल नाही मी सांगतो म्हणल्या मग फोन करून
ह ते मांडीत देत्यात आणि मांड्या सुजत्या माझ्या मोठ्या पोरगीला दिलत तिला आलय तिचं
मग आता द्यायला लागतंय ते पाच पूर्ण झाल्यावरचा
होय द्यायला लागतंय पण त्यानी म्हंटलीत ती म्हणजे तिला कस आता एच केजी ला आहे नई ती मग त्यानी म्हटलीत की पहिलीला गेल्यावर सगळ्यांना द्यायचं निघलंय आता आणि पहिलेला ती गेल्यावर मगच देणार म्हणून म्हटलीत त्यांनी
होय खरं ते द्या ते चुकवू नका ते टोचायचे असते ते कंपल्सरी द्यायलाच हा कंपल्सरी द्यायलाच पाहिजे कसं आहे त्याच्यामुळं नंतर आपल्याला आता जाणवत नाही नंतर जाणवते ते
होय तेच की म्हणूनच मी मग त्यासाठीच मी पाठ लागलेलो ह्यावेेळेस द्या तिला म्हणून म त्यांनी म्हटलीत की नाही सगळ्या पोरांना पहिलीला गेल्यावरच आम्ही देतोय आणि ती अजून पहिलीच्या म्हणजे पहिलीच्या वर्गात कुठे आहे. एच केे जी मध्ये आहे. आणि त्यांच्या शाळेत पण म्हणजे त्या आशाच आहेत. नाही त्यांच्या शाळेत पण आम्ही पुढच्या वर्षी पहिलेला देणारच आहे म्हंटलं तर बरं म्हंटलं मग मोठ्या मुलगीला दिलंय सोडा मी जिचं पाच पूर्ण झाला. सहाव्या वर्षातच दिलंय तिला
आणि हे तर कुरुंदवाड मध्ये पण सहा सहा महिन्याला डोस द्याला ते विटामिन चा आणि कुठलं कुठलं द्या लागल. सहा सव महिन्याला मी का एवढं गेलो नाही. सहा सहा महिन्याला खरं ते अडीच वर्षात साडेतीन ते साडेतीन वर्षाच ते दिल्यात. आम्ही पहिले टोचायचे आणि पाजायचे तर परवा पोलिओचा पण पाजायचा होता. तो पण दिला हा हा
कार्ड दवाखान्यातलं तर कार्डवर बघत राहायचं.
आणि इथ सहा सहा महिन्याला खर ते जास्त पण डोस ते सारखं सारखं डोस चांगला असतात. काय
हो मग काय तर आणि ते सुवर्णप्राशनच म्हणताय की नाही. ते तुम्ही घरात पण करू शकताय-
काय सापड कसं
तर काय ह्याच्यामध्ये सोन्याच काहीतर वस्तू घालून ठेवायचं. पाण्यामध्ये रात्रभर आणि ते गुरुपुष्यामृत नक्षत्राला देतात.
हम् मग आता तेच नक्षत्र चाललंय वाटतं.
गुरुपुष्यामृत कुठे आहे आता?
अहो गुरुपुषामृत नक्षत्र आहे. ना आता चालू होय हो म्हणजे ते उद्या द्यायचंय! ते काल सांगून गेलं. ते डॉक्टर आलते ते सर्व करायला तिने सांगितलं. सुवर्णप्राशनचा डोस देणार काय आहे. काय म्हणून विचार आणि न तर जमत साडेतीनशेला रुपयेला ती बोटल आहे. ती देतो आणि मग तुमचं तुम्ही घरात द्या. ते ठराविक पिरियडमध्ये जायचंय. ते सकाळी पहाटे चार वाजता काहीत हया का पाच वाजता हाय असं टायमिंग मध्ये आहे. ते द्यायचं
हम्म हम् हम्म हम्म,
मग ते ते प्रायव्हेट मध्ये घेतलं तर शंभर रुपये काहीत पर घेतात. अम बघू म्हणल ते काय लगेच. नको आज दुसरा होत. डोस ते तेवढं देऊन आले पाजायच. मग तिथं त्यानी ते काल नाव ते लिहून घेऊन गेलात. मग त्यांनी फोन केले. ते आज संध्याकाळी पाच वाजता या म्हणून पाच वाजता जाऊन आले. उद्या परत ते सुवर्णप्राशांचा आहे. मग त्यांनी तेच म्हणले! अ सोन्याचं पाणी हे करून पहिले देत होते. आता ते सगळं नवीन हे झालेय नुसतं फक्त
हम् हम
आई झोप चल
म्हणजे मी कसं गुटीतनच घातले. दोघींना पण
ते नुसतं ते साध्या पाण्यातच ठेवायचं नव्हते.
होय साध्या पाण्यातच ठेवतात. हा असं हे करून ठेवतात. भिजत म्हणजे त्या पाण्यातच ठेवायचं. रात्रभर मग ते सोन्याचा अंश जरा त्यात उतरते ना! आणि मग ते पाणी द्यायचं. मग प्यायला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
ते फक्त त्याने काय नक्षत्राचं टायमिंग वगैरे बघून सगळं देत असतील. आपण चढत्या वेळे जायचो हो सकाळ सकाळ सूर्यगिरणार